हा भर ना माझं असं काय करतेस तू तुझं काय तर चुकलं असेल.
काय चूका आहे नंबर पण व्यवस्थित
बरं असू दे सांग कोणती रेसिपी सांगणार आहेस. तुला दिसं ना तुम्ही नाही ती सांग. मला सगळ्या जुन्या झाल्यात करून करून तुझ्याकडे काय नवीन रेसिती रेसिपी असेल ती सांग.
काय म्हणजे मिसळ कधी करताय सकाळ ना.
मिसळ तुझ्या पद्धतीने सांग.
मी कशी करतोय माहितेय? अ कांदा टमॅटोची पेस्ट करतोय.
हा हा हा.
आणि
खड्या मसाला आधी मोडं बटा म म मोडं उकडून घेतोय.
हा हा हा.
थांबा हा काय दोन मिनट.
हम्म.
मोडं उकडून घेतोय कांदा घालून फोडणी मारतोय
हा.
अ आणि जिरं, मोहरी कांदा हिजी पुडणी मारते मग ते कांदा आणि टामेटोची प्युरी त्यात टाकते. मोडा आधीच उकडलेली असत्यात. आणि ह्याचा मसाला घालायचा अ मिसळ मसाला घालायचा हा आणि म्हणजे चटणी, हळद आणि मीठ
हा.
चवीनुसार आणि मग त्यात मोडं टाकायचे मसाला आदी व्यवस्थित मोडंतेन व्यवस्थित आणि परत एक जीव करून घ्यायचा आणि गरम पाणी होतायचं वरनं होतं कोतमीर टाकायची.
हा असं करतेस काय आणि मग ते हे करत नाहीस काय तू
का
खोबरं आपलं अ खोबरं ह्याच्यात तेलात भाजून घ्यायचं खोबरं. त्यात जरासा तीळ आणि हे हे टाकायचं ते भाजून तेलात घ्यायचं आणि मी मिक्सरला लावायचा आणि परत तेलात कांदा आणि टोमॅटो तेलात भाजून ते मिक्सर लावून त्याची पेस्ट ते घालून ते तसं करत नाहीस काय तू? म्हणजे मसाला वापरत नाही फक्त मोडाची डायरेक्ट आमटी करून मिसळ खडा मसाला आणि हे घालून
खडा मसाला घालून तेच की आणि कांदा आणि टॅमॅटोची प्युरी करायची.
हम्म तेच की म्हणजे हे घालत नाहीस तू आपला खोबरं आणि ते ते मसाला घालत नाही. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हम्म बोल की असं बोलं नसतं मधीच. हा बोल.
का रेंज मध्ये नाहीयसा काय?
भरपूर रेंज आहे फाय जी पडलेय मला इथे तुलाच नसेल बहुतेक.
नाय मला
हम्म बोल काय म्हणतेच? तेच किं म मग तेच मी असं मी असं करतोय पहिल्यांदा मोडं उकडून घेत कुकराला मग ते हेजा म कांदा आणि टोमॅटो तेलात भाजून त्याची पेस्ट तयार करतोय मग नंतर मग ते हे अ खोबरं आणि तिल ते तीळ जरा टाकतोय चार म्हणजे जास्त ना एकच चमचा तीळ आणि थोडस खोबऱ्याचा काप ते तेलात भाजायचं आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं आणि मोडं उक उकडली ना ते नंतर मग ते हे त्यात खडा मसाला टाक कायचा थोडासा आणि ते भाजून आपला कांदाला मग कांद्याची आणि आलं हेजी टोमॅटोची पेस्ट पहिल्यांदा भाजायची मग त्यात ते मसा तर असं त्याला पाणी तेल सुटलं की परत खोबऱ्याचा मसाला टाकायचा आणि मग धना पावडर जिरा पावडर टाकून आणि मर जरासा आणि तेलात तेल सुटून झालं की मीठ टाकायचा हळद पावडर, हळदपूड टाकायची. आणि मग चटणी टाकून त्यात गरम पाणी ओतायचं आणि मग मोडायचं हे वतायचं ते. आणि मग कुळी आणून परत मग ते हे करायचं. असं करतोय मी.
हा हा मी नाही तसं करत मला मी असं म्हणजे जट आणि पट.
झटपट करायची असते झटपट करते गं आम्ही जर असं साद्या पद्धतीने करतोय खरं मस्त ते म्हणजे हॉटेल सारखं होतय बघ. तसं लागतये ती.
हा हा ट्राय कधी तर करतो की.
ओल्या खो म खोबऱ्यानी हे ना त्याला चवीत येते गं. म्हणू तसं करतोय. ती पण कसं करतो माहित आहे. . काय तिकडनच काय प्रॉब्लेम झालाय का बघ रेंज आहे मला भरपूर.
हा.
ओडिओ म्हणजे हे क कट होते आवाज कट होतोय बोल बाहेर जातो मी.
हा मी पहिलं कसं करतो कांदा, टमॅटो, मिरची हे सगळं क नी का फुडणीला मारतो खडा मसाला? असं सगळं फुडणीला मारायचं आणि सौदा करत तो सगळा म्हणजे खोबरं लसून, आलं, तीळ कोतंबीर सौदा सगळा करून अ हेच्या तेलात भाजतो मग त्यात तमं अ मिसळ मसाला टाकून हे करायचं अ एकजीव परत त्याज्या पूर्ण करून घ्यायचं म मोडं घा आ म्हणजे डायरेक्ट मोडं भाजत होत्यात मी उकडून घेत नव्हतो.
म ते म्हणजे तेलातच भाजवत होते मसाल्यातच भाजू देतोस उकडून घेत नव्हतीस.
घेत नव्हतो आत्ता आता उकडून घेतोय पहिलं घेत नव्हतो.
खरं ते आपण म मसाल्यात भाजतून भाजतोय म्हणतीस क नाही तू आधी करतेस त्याला म्हणजे ते मिसळसारखं लागत नाही मते आमटी ह्याच्यासारखी लाग ते आपली रेग्युलर आमटी करत नाही आपण मे मोडाची आमटी तसं लागतय ते आणि उकडून घेतलीस आणि ते
असं तो क बसल्यावरस तर विषयनेला असाच क्यू कुणीतरी सांगितलेलं की असं असा आम्ही कर ते मग तसं कुणा तरी ऐकून बघून केलेलं आताज न उकडून करताय.
हा ते म्हणजे मला पण माहित नव्हतं मय आमच्या नंदुबाई द एकदा आलेल्या अशा सुट्टीला. आणि मग त्यावेळी तिने सांगित तलं म्हणजे मिसळ मी कधीच करायलाव्हती मग मी म्हटलं दीदि मिसळ करू मला दा को एकदा कशी करायची त्या त्यांनी दाखवलेलं असं म्हणजे जर मसाला का हॉटेलमध्ये पण असते ना ते त्यात म्हणजे मसाला घालूनच अशी एकदम झटप हि जी अ अ ज चरचरीत आमटी असते म्हणून ती चव लागते बघ अशी तिखट अशी मस्त. त लागत्या कनई आमटी त्यामुळे ते मसाला खोबऱ्याचा मसाला असतोय त्यात. त्यामुळे ते चव लाग तेथे आमटीची हॉटेलमध्ये मिसळ असत्या ती.
. म आता तसं पहिले करतो आता करत नाही तसं.
करायला लागलीस कनई मस्त मग तशी त्यात जरास खोबरं दुसरा काय मसाला घालायचा नाही. खोबरं तेलात भाजायचं असं लालसर होईपर्यंत आणि जरासं तिळ एक बारका आपला छोटा चमचा अस टाकायचा आणि ते भाजून घ्यायच तेलातच आणि ते हे करायच मसाला थोडासा करायचा. जास्त करायच नाही प्रमाणाच्या बाहेर. थोडासा एकदम करायच आणि हे करायचं मस्त चव येत्या आमटीला. आणि ते कसं तेल सुट्ट तेल तेल सुटल तसं कनई त्यात मध्ये पुढच मसाला खडा मसाला अ जरासा टाकायचा. फोडणीला मग नंतर त्याला त हेला आपल्या आल्या, लसूण ग आल्या-आलं क कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीला तेल सुटलं की मग, त्यात हे टाकायच धना पावडर, जिरा पावडर टाकायचे आणि परत मग खोबऱ्याचा मसाला टाकायचा, मग तेला तेल सुटलं की मग च नी मीठ टाकायचं चटणी आणि हे टाकायचं आणि तेला तेल सुटलं कि गरम पाणी ओतून मग मोडं ओतायचं. मग तिला चव येत्या असं होतंय ते.
हा मग तेच मी पहिलं तसं म्हणजे बिना ह्याचात भाजतो तेलात, आता नाही भाजत. आता डायरेक्ट हेच करतोय, अं उकडूनच घेतोय.
आपल्या मस्त होत्या ती आमटी. तशी ती हेजी चांगली लागत नाही आमटी.
टिला पण बघा उकडून घेतली की मग आमटी छान लागते फक्त फोडणी मारली की.
मोडाची काय? हा बग उ ते उद्या ट्राय करून बघतो म्हणजे मी काल बाजारातून मोडा आणल्या. आणि ती निम्म्याच्या आमटी किल्या निम्मे मोडा तो उद्याला ठेवल्यात उद्या करून बघतो कशी हूत्या आम
मग तेच की असं म्हणजे फु आ आधु माध म्हणजे पुढ शिजवूनच घ्यायचं ते.
उक-उकडून घ्यायची का? हा आणि तेला मग ते कडीपत ता आलं आ आ लसूण आणि हे टाकून फोडणी मारायची.
हा कडीपत्ता, जिर, मोहरी तेन टाकून फोडणी टोमॅटो घालायच जरा.
हा टोमॅटो घालतोय सोड आमटीला म्हणजे मोडचे जरा आंबट असली की आमटी चव लागते टोमॅटो घातला. आमटीला मी टोमॅटो घालतूयच.
होय मोडाच्या आमटीला कुठ कुठल्या पण असू द्या टोमॅटो लागतोयच.
हम्म मस्त लागते मग ते हेजी मोड क आपल्या वरण्याची मोड असूद्यात नाहीतर मग ती हिजी असूद्यात अ हो आपली हिजी मटकीचे मोड मस्त होते आमटी.
हम्म, हम्म.
मग पालकच तु हे कसं करत्यास तू? पालकच गरगाट
हम्म. पालक काय म्हणजे शिजवून घेतोय म्हणजे त्यात अ अ शेंगदाण्याचा कूट पण म्हणजे हॅलो शेंगदाण्याचा कूट अर्धा
रेंज हे व्हाय लागल्या आता बाहेरात जातो. मी ते भाजी नीट करत होतो ग. ते करत करत बोलायचं म्हटलं का रेंज कट व्हायल्या. हा बोला.
अ पालक धुऊून सगळं हिला घाल अ चिरून हिला कुकरला घाल
कुकरला मग त्यात वटाणं घाल घालत नाहीस.
वटाणं अ काळ नाही पांढरं वटाणं अ हा शेंगदाण्याचा म्हणजे मोठा मोठा कूट. हा आणि अ हे ग हरभरा.
हम्म.
ते घाल.
हरभरं भिजत भिजत घालायचं वटाणं आणि हरभरं भिजत घालतियास आणि मग ते मिक्स कुकरला शिटा द्यायच्या म्हणजे सगळं शेंगदाणा तेन घालून कशी कु कुला शिट्टा देत.
हा आणि न ते शिजून येतयं. शिजतयं गिर शिजतयं ओ ते.
शिज म्हणजे गिर शिजवायचं. एकदम आणि मग
हा म लसून घालून फोडणी करायची जिरं मोहरी.
हम्म हम्म हम असं करतियास वय. मी पण बाजारातनं आणलय पालक मी म्हणलं तुझं कशी वेगळी पद्धत असली तर वि चला बी तसं करायला अजून कराय नाही मी काल के आणलयं. काला आणलयं बाजारातून. ह पीठ लावायंचं गरगाटला पीठचं लावाय लागतय म्हणजे चव लागतिया.
होय.
हम्म हम्म हम. बरं चालतंय दहा सेकंद राहिल्यात तिकडून कट करतो तिकडून कर फोन. इकडून कट करतो तिकडून कर दहा सेकंद राहिले झालं कट कर कट करतो मी.